हम्म काय करायलायसा?
का नी हात जेवण झालं.
लवकर सकाळचा एक टाइम झाले अजून दुपारचा आहे.
म्हणजे नाश्ता केलीस?
हम्म नाष्टा केलो.
माझं जेवण आज काय भाकरी भाजी केलो नाई बाई.
काय केलंय म?
डाळ मसालेले भात केला.
कसा केला मस्
त्याने त्याने गेला तस बांधाला काय नाही सोप्प येत एकदम. तांदूळ जरा स्वच्छ तांदूळ जरा स्वच्छ धुऊन घ्यायचं ग. आपल्याला किती लागतात तेच आणि नंतर नंतर म बिर्याणी मसाल्याची
बारक्या
हा बिर्याणी मसाल्याची पाकीट आणण्याची आणि नंतर तर मग आलं लसून पेस्ट एक पॉकेट आणायच आणि आपलं ते कांदा वगैरे आहे की कांदा कापून घ्यायचा परत तेजपत्ता घ्यायचा. आणि. दालचिनी घ्यायची इलायची घ्यायची मोठी वेलची घ्यायची.
हम्!
परत चक्री फुले घ्यायचं.
हम!
पातेला तेल लावून तेल घालून ते सगळं टाकायचं. पूर्णिला.
हम्म!
आलं लसूण पेस्टच पण पॉकेट टाकायचं त्याच्यातच. नसते बिर्याणी मस हा तेलातच आणि बिर्याणी मसाल्याची पकड असतात की.
हम्म!
तेी पकड पण त्याच्यात टाकायचं आणि मग आपण भाजी त्याला भाजी पण लागते ग. मम्मी काय केलेला सांग घेवडा घेतलेला तोडून घेवड्याच्या शेंगा एवढ्याच्या शेंगा तोडून घेतलेल्या आणि सोयाबीन जर असे सोयाबीन गरम पाण्यात उकळून ते थोडं पिळून घेतलं थोडंस घ्यायचं सोयाबीन आणि नंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आणि परत हे पण घ्यायचं ग त्याच्यामध्ये शेंगदाणे
संगदाणे हा
चंगाने शेंगदाणे घ्यायचे परत मसुरा थोड्या खालायच्या
हम् हम
आणि जरसं भिजत ठेवायचं ते तांदूळ आणि ते फ्राय आपण फोडणी देतोय की
हा
हम ते फोटेत त्या फोडणीमध्ये ते सगळं घालायचं आणि हलवायचं फुलावर थोडासा घेतला मग ते हलवायचंच. हलवून नंतर मग पाणी होतायचं त्याच्यामध्ये. पाणी वतायचं आणि मग नंतर कोथिंबीर चिरून घ्यायची बारीक. पुदीिना थोडासा घ्यायचा कस्तुरी मेथी टाकायचे त्याच्यामध्ये परत एकदा हलवायचं
हम्म
आणि ढक्कन लावून ठेवून ढक्कन लावून कुकरचं ठेवायचं दहा मिनिटं अरे दोन शिट्या झाल्या दोनच शिट्या घ्यायच्या आहेत तिसऱ्या शिटीला काढायचं
हा
असं कराय
ह
तुम्ही खाला अजून बाबा बाबा आलेत नाही अजून छान झालाय पण ते कस गरम असत छान आता मला जरा च चा मूड आलाय
आत्ता होय पाऊस पडायला लागलाय म्हणून
पाऊस कुठे आज ऊन्हच पडलाय आमच्या इथं आजऊनच पडलय मग आता बघतो आता जरासा चहा करतो तू काय काय केलेस आज तू आज काय काय केलीस
पंढरपूर ला गेलेत
अजून आले नाहीतय
नाही आता येणार आहेत दुपारी
मेघालयात म्हणे
होय निघाल
फोन केलेला काय
फोन नाही स्टेटस दिसला त्यावरन ओळखलं
हा हा हा कुठला स्टेटस दिसला मग
परतीचा प्रवास म्हणून स्टेटस टाकल्यात
अच्छा परतीचा प्रवास ओ ओ होती
गाडीतला व्हिडिओ ह
हम् हम् हम् हम
मग त्याच्यावर न ओळखले की याय लागले
ला
मग
मुंबईला जाणार होतो मी पण तेच जायच होतं पण आता काय झालंय हे नाही पाऊस तिथं भरपूर पडलाय पण मेन म्हणजे तिथं ट्रॅक्टर भेटत नाही ग ते ट्रॅक्टर भेटलं असतं ना
हम्
ट्रॅक्टर भेटल्यावर क म्हण केल असतो सड पण तिथे चित्तल करायला ट्रॅक्टर पाहिजे की मग ते मुंबईला जास्त कुठे ट्रॅक्टर असतात
होय नाहीच की
हम्म मग तिथे ट्रॅक्टर जास्त नसते की मग त्याच्यामु ती लोकं बोलली ह्या वर्षी ह्या आठवड्यात नको पुढच्या आठवड्यात बघू
रोपा करायचे आहेत ना त्यांच्या अजून
हाय घालून ठेवल्या आहेत रोपा आता खोवायच्या मग तिथं ट्रॅक्टर नाही का भेटत आपल्या इथे तसं भरपूर असतात ना टॅक्टर
हम्म हम्
तस तिथं तस तिथं नसतच नाही ट्रॅक्टर ह दरवर्षी असतात की टाक्टर पण ह्या वेळेला ज्यांना आता त्यांना आता आता पाहिजे न तर आता त्यांच्याकडे उपलब्ध नाही म्हणजे दुसरीकडे करायला गेलं त
हा हा असंय
दुसरीकडें करायला गेलं त्याच्यामुळे
हम ह ह
तू काय केली जेवण आज
जेवण काय नाही मग मी पण पराठा केलेला आहेचा पालकचा पालकचा हा ती पालकची भाजी तस कोण खात नाही नाही
तसेे केलीस ना
पालक शिजवून घेतल शिजवून घेऊन प आलंल असून
चि चिरून घेतलं पालक
हा नीट करून ठेवलेलं
चिरून उडून
चिरून नाही फक्त भाजी नीट करून घ्यायची आपण पालक पानं पानं घेतोय तसं
हा हा
आणि पालक शिजवून घ्यायचा शिजून घेतल्यानंतर मग मिक्सरमध्येध्ये बारीक करायचा त्याच्या सोबत आलंल असून पण घालायचं दोन मिरच्या टाकायच्या हम्म. दोन मिरच्या टाकायच्या, बारीक करून घ्यायच आणि की परातीत जरा गव्हाचं पीठ, जरा डाळीचं पीठ
कोणत्या डाळीच पीठ?
हरभरा डाळीच, झुणक्याचं आपण पीठ घेतोय तेच की.
हा हा. झुणक्याचं पीठ काय करायचं?
ते जरा घ्यायचं, ते जरा घ्यायचं, झुणक्याचं पीठ जरा कमीच घ्यायचं. आता हेच पीठ गव्हाचं पीठ तीन वाटी घेतलं तर झुणक्याचं पीठ एक वाटी नाही तर अर्धा वाटी एवढंच घ्यायचं.
अं.
त्याच्यात ती पेस्ट टाकायची. जरा जिरं, जरा तीळ ओवा, चटणी, मीठ, हळद परत मसाला कुठला पाहिजे असला तर गरम मसाला तेन ऍड करायच.
अं.
आणि त्याच्यातच जरा जरा मळत पाणी
तसं मळायचं व्हय.
हा. त्याच्यातच मळायचं.
हम्म.
मळ की मग ते असं चपाती चपातीच्या पिठासारखं जर असं तेल लावून एक पाच, दहा मिनिटं ठेवायचं.
हा गोळा करून ठेवायचा असा म्हणजे पिठाच पिठाचा कसा आपण गोळा करतो तस गोळा करून
हा. गोळा करून ठेवायच.
ह ह आणि मग नंतर लाठायचं काय?
नंतर मग छोट छोट गोळे करून लाटायचय. आपण चपातीला कसं थोडं केलतीत करत करून लाटतोय तस केल तरी पण चालतंय असं गोल लाट तरी पण चालत ते फोल्ड करून लाटलं तरी जरा फुगत ने.
मग फुगत ते चपातीसारख
होय होय. जरा जरा फुगतय की लई पूर्ण फुगत नाही असं चपाती सारखं पण फोल्ड करून लाटलं तर फुगत्यात जास्ती नाही खर
ह हा. पण चांगलं लागतं काय?
चांगला लागतय की, छान होतात.
छान लागत्यात.
हम्म. हम्म केलो आज.
आमच्या इथे पण एक दिवस आल्यावरती करून दे.
हम्म. देतो की ते काय दह्यासोबत नाहीतर सॉस असला तरी पण चालतय. त्याला काय असं भाजी पाहिजे असं काय नाही कुठली.
कशातन पण खाल्लं तर चालतंय?
होय. सॉस चालतोय किंवा दह्यासोबत खाल्लं तरी पण चालतंय.
हम्म.
ग ते भाजी नसली की कुठली ते बरं पडतय नाही ते पालक तसा कोण खायला पण बघत नाही काय नाही. केलं तर ते नाश्ता पण होतय आणि सगळंच हुतंय.
हो हो छान वाटतय. भजी पण करतात ग त्याची.
भजी पण करत्यात की, पण ते पालक माहिती आहे की. पालकमध्ये आधीच जरा मीठ जास्त असतय ने त्यामुळ मीठ कमी घालायचं. तुम्ही कशी करताय भजी पालकची?
आम्ही पहिला मीठ टाकून गरम मीठ टाकून पाण्याने स्वच्छ धुऊन घेतोय पालक. घाण घाण सगळं नंतर चिरून घ्यायचं, चिरून घ्यायच त्याच्यामध्ये मिरच्या टाकायचं आलं लसूण पेस्ट टाकायची गोवा टाकायचा. आणि बेसन करतात कालवांचं आणि मग बेसनच्या पिठामध्ये काललं तेल ठेवायचं. आणि तेला ते हे करायचं मग ते पण स्ससोबत खाऊ शकतोय असं पण खाऊ शकतोय.
हम्म च सोबत पण आता पावसाोळ्यात बरं पडतंय ते
हम्म सांमारतगन येते चचाास होत.
हम्म.
मग मामाला काय काय आणला सांगितलीस.
काय माहितीय आता प्रसादच घेऊन येतील त्यांना आपण दर्शन मिळालं नाही लवकर आठ तास थांबलेले वाटत. दर्शनला
आठ तास ठकलेले आहे. अरे देवा देवा म्हणून म्हणून आमचा मुलगा काय करतोय माहताय पहिला जातोय दर्शन घेऊन येतोय आणि नंतर म वारीथून जातो चाल.
हम्म ते बरं होते म्हणजे एकदा दर्शन झालं की टेन्शन नाही नाही.
हम्म त्या सीझन ला एकदा दर्शन होते ना.
हम्म.
आता आषाढी पण आली की शनिवारी आवडते.
होय शनिवारी
ह् ह्् मग विस्तार कुठे गेले.
तनी गेल्यात गावाला बाहेर बाहेर जाऊन येतो म्हणून गेल्यात.
हो काय?
ते लाईट बिलाच एक करायच आलंय की ते झेरॉक्स करून आणले सगळं.
मग ते केलंय का नाही लायब्रीचं.
नाही अजून केलेलं तिथं गर्दीला येई की
लझील यावे लाटल रेशनचा अंगटा पण करायला रेशेंचा अंका करून आले काय?
नाही नाही तिथं पण गर्दी ल आहे तिथं पण आहे तिथं पण आहे आणि तो लाईट बिलवाला का करणार तो आलेलाच नाही.
हम्. आमच्या इथे तर झाले का रेशनच्याग अ ते
सकाळी गेलेलो आम्ही पण खराला ह गर्दी होती.
तू पण गेलेली सर.
होय.
हम्म. मर माझी मैत्रिण कुठे कामाला गेले वाटते हा हा.
बाबांना पण ते बसायला होत नाही ना जास्ती आता
हम हम.
बाबांना पण मुळव्याचा त्रास जास्तीत व्हाय लागलाय. रात्री झोपाला नाहीत म्हणे दीड वाजूपर्यंत
का त्रास होत तर
होय त्रासवाला की त्यांना
त्रास होत हो काय मग ते औषध ना कमी नाही झालं काय?
औष दादा ते काल संपले अकरा दिवसाचं मग ते आता अकरा दिवस म्हणजे नाही तस दुखा लागले जास्ती आणि आता अकरा दिवस कसं चटणी
काय करायचं माहितय लिंबू लिंबू घ्यायचा कापायचा. त्याच्यावरती सैंदव मीठ असते ब सैंदव मीठ ते घालायचं. आणि वट हा वट म्हणजे बारीक करायची पूड करायची आणि ग वट चाटातच बसायचं ते
हा हा हां मग ते त्यांनी सोड्याचं पण तसं करून बघितलं की
सोड्याचा करण्यापेक्षा ते पण केलं तर छान आहे म्हणजे हेनी पण करायच नाही तसं आमच्या पण घरात झालेला त्याच्यामु
कशासाठी होत